हॅलो नमस्कार.
कशा आहे.
मजेत तुम्ही?
मी पण. खूप जास्त आवाज येतेय कूलर चालूय का, कूलर चालूये. हं तिकडे जास्त गरमीच आहे.
हा गरमी ना खूप इकडं.
हो ना, हो ना पाऊस नहीच आला आणखीनं.
नाही अजून दोन तीन तास ज पाऊस पडला ना, तर थोडं थंड वाटेल. खूपच गर्मी तीन तीन, चार चार कूलर चालू असता.
हो ना तरी पण ग म्हणजे असे.
हा खूपच गरम होतंय.
हो ना, हो ना. आता सी पाऊस, पाऊस वगैरे नाहीये आमच्याकडे.
पण रात्री थोडांसां पडलाय बहुतेक आसा म्हणजे मो ठ्ठा पाऊस आहे म्हणून नाही, थोडासा आभाळ आलेल त रात्री पडलाय थोडा. त्याच्यामुळे आज जरा थंड वाटते. कूलरची गरज नाही आज फॅन लावला तरी. हा हा इकडे काल रात्री थोडासा पडलाय नं वा तावरण पण ढगाळ आहे त्याच्यामुळे थोडस आज कूलरचं काम पडत नाहीये आज. थोडस कुलर बंदच हे आमचं.
इकडं तर खूपच हे.
हो ना ऊन नाही ऊन पाऊस पडल्याशिवाय थंड नाही होणारे.
तीन चार तास पडेल ना, एकदम दोन- तीन दिवस लगातार, तेव्हा थंड वाटेल कुठे आणि असं जर पाच दहा मिनटं पडला ना मग, काही नाही अजून जास्त गरम होतं.
हो, अजून जास्त गरम होतं. काय होतं, पाऊस जास्त पडला की जमिनीत उष्णता अजून उसळती थोडासा पाऊस
हा, अजून जास्त हे होतय.
अजून जास्त होतंय, पडला तर मोठाच पडला पाहिजे.
हा, एकदम एखाद दोन -तास एकदम लगातार पडला पाहिजे. जोराचा. ते, ते हा तिथे आता जून पण लागून गेला. तरी सुद्धा पाऊस नाही. हा पहिले, पहिले की ती खूप वर्षापूर्वी कस असायचं, ज्या जून लागला की, बस बरबर पाऊस पडायचा.
सात जूनला कसं पाऊस असायचं, पावसाचं ते मुहूर्त काय मिरक कायतर नि ते, सात जूनला, आणि ते तेव्हा पाऊस पडणंय त्या मिर्गाच्या दिवशी पाऊस पडला की म्हणायचं की, आता पाऊस पडणार हाय वर्षभर, कशाच मिरग आणि काय जून लई पाऊस पडत नाही, गेल्या वर्षी मे मध्येच पाऊस चालू झालेला. आणि, हो गेल्या वर्षी खूप नुकसान झालं ते मोठ ठा पाऊस आल्यामुळे, आणि या वर्षी जून मध्ये पण अजून पाऊस नाहीये.
खूप यावर्षी पण, खूप हे होतय.
हो ना, त्याच्यामुळे आता शरीराला ऊन जास्त म्हणजे पाणी पण पिलं पाहिजे